काय कराल्यास?
काय नाही ब आवरालोय. तू?
काय नाही आता आवरलं स सगळ आणि बसलोय. आवरलं नाही अजून?
जेवन झालं की नाही?
जेऊनच. तू जेवलीस काय नाहीस?
नाय अजू अजून माझी भाकरी करायची आहेत. अजून बाकीच सगंळ आवर लय भाजी हॅलो
हां बोल की ऐकू येतय बोल.
ह बाकीच आवरलं सगळं भाजी, आमटी, भात
हा
अजून भाकरी
आज वेळ केलास? का हीच टायमिंग असत्या.
नाही आज सोमवारच सुट्टी असतीया. डे आसतोय.
हा
मग त्यामुळ निवांत जेवणावरला सगळं घरातल आवरते धूण, भांडी, झाडून, फरशी.
हां
आणि म नंतर हे काय हम्म मग जेवनाला म्हणजे कसं जेवन गरम- गरम करायचं ते खायचं.
हा हा
ह काय म्हणतोय?
पाऊस नाही हीकडं. तिकडं?
हीकडं वातावरण झालंय बाई
आता पण इकड वातावरण झालंय मग काय माहिती येतोय का काय करतोय? गर्मी न
काय गरमी तर लई व्हा लाग लागल्या आणि आता काय इकड लाईट पण नाही आहे. लाईट गेलिया आता
हा त्यामुळ नको वाटत असेल फॅन पण बंद. हा काय केलंस मग का निवांत.
जरा देवाला गेलत आमच्या इकडं
हां
मग तिकड जाऊन देवाला
नाही होय.
म्हंटलं जाऊन येऊया देवाला पाया पडून येऊया.
हा हा
कुठे इचलकरंजीला गेलेलीस?
हो इकडच गेलते या साईडला म्हणजे
हा हा
गर्दी एवढी होती. काय विचारुच नकोस? आता कस ते पावसा हा आणि पावसाच्या येणं शाळा पण चालू पावसाच्या ह्यांन लोक कशी जरा आधीच येऊन जायला बघतात ग.
होय नंतर पावसात ना नको म्हणतात.
एकदा पावसाळा चालू झाला की मगच अता नाही होत ते जमत नाही मग मुलांचे च्या शाळा पण चालू होतात.
होय सगळे मग गडबड तेन होत्या पूर्ण.
सगळं एकदमच येतय अग मग म्हटलं ह्यांना ना म्हटलं जाऊन येऊया आणि राहिलं की राहतय म्हटलं ते
हो एकदा राहिले की राहतेच ना.
जाऊन देवाचा नमस्कार करून आपलं अगरबत्ती, कापूर लावून नारळ एक देऊन
हा हा बाकी तब्येत आहे व्यवस्थित.
हम काय म्हणतेत? हा
हा
होय पुजारी करतात दिलं की मग.
हॅलो